हॅलो येतोय आवाज.
हो येतो येतोय तुमचा नंबर दुसरा होता का?
अ नाही कायतरी गडबड होती ह्या दोन्ही नंबर मध्ये त्याच्यामुळे मग म्हटलं ह्याच्यावरन लावा, बघूया म. कारण दोन कार्ड येत ना जिओ आणि एअरटेल त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतय काहीतरी.
ओके पण मग नाही तुमचा म्हणजे जो नंबर दिलेला असेल ना त्यालाच फोन लागेल ना.
हो ना असं डबल सेव्हन फाय्ह सेव्हन झिरो तोच दिलेलाय ना त्याच्यावर आतापर्यंत लागले मग तुमचा लागलं नाही काय माहिती काय झालं.
ओके असं झालं का?
होय होय.
लागला.
हो असू दे आता.
ठीके करून तर घेऊ काही नाही काय म्हण ता कशा आहात तुम्ही?
मस्त तुम्ही कशा आहात.
मी पण मस्तये मजेते कसय वातावरण तुमच्याकडचं. उन्हाळा आहे कि पावसाळा आहे.
आता ऊने खूप ऊने आता अजून पाऊस नाही चालू झाला.
हो का?
हो तुमच्या तिकडे.
आमच्याकडे कालपर्यंत उन्हाळाच होता आज सकाळपासून खूप पाऊस सुरूये.
अरे वाह मस्त.
ह खूप म्हणजे आता तर इतकं आता म्हणजे सकाळी पाऊस झाला आणि त्याच्यानंतर ऊन पडलय आणि आता म्हणजे अर्धा तासापूर्वी पासून जेवढं वादळ सुरु झालंय ना,
अरे वा.
हो.
मस्त मस्त छान छान आमच्याकडे अजून कडक ऊन आहे.
हो ना?
होय, होय, होय.
जसा ऋतू असला त्यानुसार झालं आता पावसाळा आहे तर
हो छान वाटत हो आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं अ राहत ना की आता काही ठिकाणी आता पुण्यात पाऊस पडतो तो कसा पडतो, लगेच जातो फरक पडतो म्हणजे असं लगेच सुख होतं, म्हणजे असं असतं कोकणात कसं पडतं, कोकणात पडला तर सन सतत दार अगदी तीन, चार दिवस सतत पाऊस पडतो. अस असत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कसं वेगवेगळं असतं ना असं
आणि तीन, चार दिवस पाऊस असला तर बापरे! म्हणजे तिकडे तर नदीच वाहत असेल रस्त्यावर?
वाहते आणि तुम्हाला बाहेर पण नाही पडता येत म्हणजे दोन-दोन म्हणजे माझ्या माहितीत दोन दिवस सतत कंटिन्यू पाऊस असलेल मी म्हणजे माझ्या माहितीत मी बघितलेलं आहे तिकडे. कि दोन दिवस सतत पाऊस बाहेर सुद्धा पडता येत नाही.
अरे बापरे!
हो नदी, नाले तुडुंब भरलेले भरले राहतात. बापरे! आणि पूर येतो काही विचा करू नका.
आणि म्हणजे रस् रस्ते चांगले असले तर ठीक आहे पण मग ज्या गावातले रस्ते चांगले नाहीत तर त्यांना तर ये-येण्या, जाण्यासाठी पण
हा, हो. म्हणूनच त्यांचा संपर्क तुट तात किंवा छोटे-छोटे पूल असतात ते पूल पडतात. म्हणजे शाळेसाठी पण मुलांना खूप अस लांब-लांब या याव लागतओढ्यातून वगैरे अस मग तेव्हा काही शाळा बंद तीन दिवस असं पण असत.
म्हणजे आता समजा कि पाऊस पडला की शाळेला पण सुट्टी.
हां. म्हणजे आता खूप पाऊस पडला बाबा पूर आलाय आता तर मग चला दोन दिवस सुट्टी.
हो कामाला जाणाऱ्यांना पण सगळ्यांना तस
अ नाही कामावर जाणारऱ्यांच असतं कुठून ना कुठंन तरी जातात ते लोक पण शाळेला नां नाही पालक पाठवत म्हणजे अस
ते तर आहे कारण ज्यांना घरून काम करण्याची स धी आहे त्यांच होऊ शकत पण ज्यांना पर्याय नाही रोज जावंच लागतं तर त्यांचं तर जावंच लागत म्हणजे बघा पाऊस पडला
तर होय, होय तरी हो नुकसान असत. नुकसान म्हणजे भात लावणी होते त्याच्यानंतर जरी खूप पाऊस पडला मग ते अगदी दोन, तीन दिवस जरी पाऊस असला अगदी त्या शेतात तर ते सगळं कसं कुजून जात ना ते पाण्यात राहत ना सगळं भात लावलेलं असतं ते. मग ते कुजून जातं ना पाणीत राहिलं तर म्हणजे त्याच्यावर उपाय करतात, शेतकरी की बाजूनी पाणी काढतात बांध तोडतात. ज पाणी जात म्हणजे ते सगळं होत पण कोकणात स साधारण पाऊस भरपूर ये कोकणात.
हो, आणि तिकडे कोणतं पीक जास्त घेतले जात?
तिकडे तिकडे भातच तिकडे भातच कोकणात भातच.
हो, का? आणि मग जो तांदूळ अस दुसरीकडे विकायला येतो, म्हणजे जस कोलम झालं किंवा हा इंद्रायणी झालं.
अ इकडे मला असं वाटतय पुण्या साईड काम शेत वगैरे काम शीकत ये काम शीक फत इंद्राणी एक नंबर, म्हणजे कामशेत कामशेतचा इंद्रायणी आहे ना तो एक नंबर तांदूळ असतो.
हो का, म्हणजे हे गावाचं नाव हाय का?
हा आता कामशथे गावाचं नाव आहे पुण्याच्या जवळ
हो हो.
म्हणजे गेल्या वर्ष आता आम्ही मागवला होता तिकडून पण म्हणजे गेल्या वर्षी मागवलेला मी पावडर वगैरे न लावता सुद्धा तांदूळ मझा अजून एकही कीड नाही लागली.
हो का?
हो खूप छान असतो काम आणि मऊ होतो असं छान मग वाडा कोलम आणि इंद्रायणी अस मिक्स केला ना की तो खूप सुंदर भात होतो म्हणजे सुगंधी पण आणि मोकळा आपण असं छान होतो भात.
हो का मिक्स करून बनवतात.
सरून आम्ही बनवतो भात.
हो का, माझ्याकडे दोघं पण आहेत मी आज बघ ट्राय कर मिक्स करून कसा लाग
हा आणि इंद्रायणी एकच आपण केला ना तर तो चिकट खूप होतो बघा.
हो हो.
हा मग. थोडा वाडा कोलम मिक्स किंवा कुठला कोलम मिक्स केला ना दुसरा कुठला सुरती कोलम वगैरे. तर जरा पात थोडा छान छान होतो मोकळा वगैरेच.
हा हा कोलमचा तर तुम्ही म्हणजे कमी पाण्याचा केला तर. तो अतिशय मोकळा होतो, हा.
होय होय होय.
तसा इंद्रायणी तुम्ही कसाही करा कमी पाण्याचा करा किंवा जास्त पाण्याचा करा.
तो चिकटच, होय होय होय.
तास आहे, पहा आणि बघा जस जसं म्हणजे भाग बदलतो तसा तसा अ आता कोलम म्हटल माझ्या मते कोलम कडे गुजरात कडे असतो वाट
हो गुजरात कडे असतो. सुरती कोलम सुर म्हणजे तिकडे असतो आणि एक जे अ तां तांदूळ बघा ते पंजाबी लोक टाईप विकायला येतात टेम्पो टेम्पो.
अ आपलं हा बासमती. हॅलो.
त्याच्याकडे मला भरपूर प्रकार आहे त ओ, हॅलो.
हो हो.
हा हा तांदुळ
हा ताई आवाज अडकतोय पण आपण दहा मिनिटं पूर्ण करू हा.
हो हो करूया ना माझा
नाही म्हणजे आवाज नाही आला तरी पण कॉल चालू राहू दे असं.
हो, अ ब
वातवरण.
हा अडकतोय, तांदुळात भरपूर प्रकार आहेत आता आमच्याकडे म्हणजे आता ह्या आता मी ज्या भाग बघितलेला आहे त्याच्यात अ जाडा तांदूळ पण एक असतो तो भाकरीसाठी असतो.
हा म्हणजे काही जण कशी ती नाचणीची ज्वारीची
अ नंतर आपली अ बाजरी, नाचणी आणि ज्वारी ना तस तांदुळाची पण भाकरी बनवतात.
हो का आमच्याकडे खूप कमी खाल्ली जाते आमच्याकडे ज्वारी आणि बाजरीची खाल्ली जाते, आणि आ जे डायट फॉलो करतात ते अ नागली म्हणतात आमच्याकडे कदाचित तुमच्याकडे नाचणी म्हणत असतील.
हो हो हो हो आम्ही मुद्दाम नाचणीची भाकरी करत तो आणी.
छान लागते का हो चवीला?
खूपच छान म्हणजे, तुम्ही गरम, गरम केली आणि लोणी किंवा तूप घातलं ना, आणि मीठ थोड स तुम्ही नुसती पण खाल ती नाचणीची भाकरी.
हो का?
हो एवढी छान लागते, आणि तुम्हाला थोडं वाटलं ना पीठ चिकट नाही, तर थोडंस मग गरम पा नी त्याच्यावर टाकायाचं आणि मग ते कालवून त्याच पीठ मळून त्याची भाकरी करायची बर अ तुम्हाला घावन हा प्रकार माहितेय का?
तांदळाचा ना?
हा.
म्हणजे बहुतेक अस माझा अंदाज असा की कदाचित तांदळ तांदळा च्या पिठामध्ये गरम पाणी टाकून आणि त्याचे बनवतात, ते मीठ वगैरे टाकुन.
नाही, नाही, गरम पाणी नाही टाकायचं त्याच्यात म्हणजे हा म्हणजे मी कर जस गरम पाणी नाही तांदूळ अ आपले स्वच्छ असतात ते पटणी म्हणून म्हणतात ते घ्याय ते धुवायचे जरा वाळवायचे, थोडेसे उन्हात असे आणि अ घरघंटीत ते तुन तीन नंबरची चाळण लावून दळून आणायचे.
हो का?
हा आणि नंतर आपण मीठ अ नंतर पाण्यात मीठ टाकून त्याच्यात आलं लसूण पेस्ट वगैरे टाकायची, मिरची कोथिंबीर आलं लसूण पेस्ट, आणि त्याच्यात ते तांदुळाचं पीठ घालून आपण कसं बॅटर बनवतो, म्हणजे डोश्याच कसं बॅटर अस
हो हो.
हा थोडस पातळ बनवायचं, आणि मग काइ काईल माहितीे का, तुम्हाला काईल?
नाही.
हा मग तुमच्याकडे निर्लेप चा तवा असेल तर, त्याच्यावर थोडस पाणी मारून पुसून घ्यायचा थोडस तेल घालाय च आधी तो पुसून घ्याय पाणी मारायच पुसून घ्यायचं, आणि लगेच ते पातळ घावण्यासारंख डोशा सारखं घाव घावन घालायच ते.
हो हो हो.
खूप छान लागतात अहो ते.
तितकंच पातळ बनवायचं का ते?
खज आपलं
ओके आणि तीन नंबरची गाळणी लावून आणि मग ते दळायचं म्हट
हा हा मग जाडच पाहिजे थोडं किंवा आता त्यांची आता आमच्या इकडे तीन नंबर लागते आम्हाला पण जाड बारीक कसं असेल तसं थोडं म्हणजे आपण कसं!
नाही माझ्याकडे पण आहे ना घरघंटी आहे पण जस झिरो नंबर एक एकदम बारीक असत, मग एक थोडस ह‌. हॅलो.
थो डाळण लावली ना आणि दळण ना अर्धा किलो दळून बघायचं वन सोडता ओ तांदुळाचे मस्त होता हो मी तर मी तर ते पौष्टिक म्हणून नाचणीचे पण घालते. नाचणीचे पण घावण घालते मी डोसे.
ठीक आहे ताई तुम्ही करा मला आता.
हो, चालेल चालेल ठीक आहे ओके! छान! वाटलं बोलून. मस्त! चालेल चालेल.